येतोय? हा हा कशी आहे तू कश्या आहे तुम्ही हो मी पण छान मस्त चाललय.
अ थोडासा मोबाईल जवळ धरतात का कारण थोडासा हळू आवाज येतोय.
एक सेकंड ह.
हा.
हा बघ आता येतोय का?
हा येतोय.
हा हा. ठीक आहे काय चाललंय काय सध्या काय?
हा काय नाही तुम्हीच सांगा.
आता गर्मीनी सगळे हैराण झाले आहेत ना. हॅलो.
एकच मिनिट अ एकच मिनट थांबा.
हो
हॅलो हा बोला त ते.
काय नाही गर्मीने सगळेजण सध्या हैराण झालेत पावसाची वाट बघतायेत. सगळेजण त्यामुळे काय शेत. तरी तर बिचारे सगळे शेती त्यांचे त्याच्यावर अवलंबून असते सगळं बियाणं पेरणं. जमिनीची मशागत आणि हे कस काय बिचारे करतील. काय माहिती तुमची पण आहे का शेती वगैरे
हो आमची शेती आहे सध्या पेरणीसाठीच वाट बघतात ते सगळे. आमही
हो ना तेच म्हंटलं. काय घेतात तुमच्या शेतीत शेतात तुम्ही काय काय पिकवता.
अं जास्त तर ऊस असतो ऊस पावटा आणि तूर तूर वगैरे पण असते.
हा. पण ते असं एका हे झालं की दुसरं पीक घेत असतील ना अस. असत ना आता पावसाळ्यात काय काय पेरता.
आता पावसाळ्यात सोयाबीन एक असती. आणि ऊस असतो.
अच्छा सोयाबीन आणि उसाला पाणी तर भरपूर लागत.
हा उसालात तस पाण्याचा साठा आहे इथं. म्हणून ते चालून जात पण सोयाबीन साठी पाऊसच लागतो ना.
हो. तेच तर आहे पावसान नाही म्हंटल्यावर सगळेच जण म्हणजे अ बाकीचे इतर माणसं तर आहेच पण शेतकऱ्यांची बिचाऱ्यांची हाल होते. त्यांचं सगळं हो त्यांना सगळं हो. सगळं त्याच्यावर अवलंबून राहावं लागतं आता ढग आले किंवा हे आलं म्हणून असं होत नाही ना. पण पाऊस पड्याला
आधी पेरलं तरी नुकसानच होत आणि नंतर पेरलं आणि जर जास्त पाऊस आला तर तरी पण नुकसानच होत.
मरण असत कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ ह ह ह. नी हाल चाललेत आणि आता ते पाऊस पडत नाही त्यामुळे जी गरमी होतीय ना सगळी जमिनीतली वाफ पाणी हे सगळं गरम हे निघत हैराण व्हायला झालंय सगळ्यांना.
गेल्या वर्षी मे मध्ये चाल मे चालू अस. णच पाऊस आला होता आणि आता जून संपत आलाय तरी पाऊस
हो ना सगळे आपले एक एक तारखा देत असतात या तारखेपासून पडणार त्या तारखे ून पडणार अस.
त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची हालत हाल होतातेत ना
हो बरोबर म तू जाते का ह्याला शेतात जाते का?
हो- हो जात्यात आम्ही शेतात जात्यात.
आम्हाला काही कल्पना नाही शेती
हा- हा-हा तर शेेत- म्हणजे तसं तर आम्ही श शेतामध्येच असतो म्हणजे
हा अच्छा
हा तर शेतामध्ये म्हणजे सध्या तरी ना सध्या एक योजना आहे बघा म कि, सोलार पॅनल वरची म्हणजे अगोदर शेत करी काय करायचे, दिवस दिवसभर लाईट नसायची. आणि मग रात त्री लाईट असली की, शेतकऱ्यांला रात्री दार धरावं लागायचं. मग त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये त्यांची झोप पण होत नव्हती.
हा
ह साप वगैरे जर असला आणि त्यांना जर चावला तर काही काही शेतकऱ्यांचा मृत्यू पण हो व्हायचा
हो काळोखात कळणार कस ना बरोबर
आणि मग आता- आता काय झालेलं आहे आता त्या सोलार पॅनलनी अ जस जस ऊन पडत तस -तशी पॉवर येते तशी लाईट चालते. सो आता ते रात्रीच दारं वगैरे धरायचं उसाला ते टेन्शन नाही राहिलेलं आता
हा बरं झालं हं हं
आणि ते मोस्- आता ते पवनचक्की पण आलेले आहे शेतकऱ्यांच्या शेतात. अगोदर हा... अग अगोदर काय करतात सरकारचे लोक प्लॅन ते बनवतात त्यांना त्यांचे जशी च पवनचक्की वगैरे बसवायची आहे तशी आणि शेत कऱ्यांना विचारतात म्हणजे त्यांची परवानगी घेत्यात पहिली. की आम्हाला तुमच्या शेतातमध्येध्ये पवनचक्की बसवायची बसवूत का?
हा
मग जर त्या शेतकऱ्याला बसवायची असेल तर तो हो म्हणतो आणि जर नसेल बसवायची तर ते नाही म्हणतय म ते शेतकऱ्यांचा पूर्ण पणे म्हणजे शेतकऱ्यांचाच निर्णय असतो पवनचक्कीचा.
अच्छा बरोबर जागा त्यांची असते
हा आणि पवनचक्की बसवल्यावर त्याचे फक्त एकदाच पैशे भेटतात काहीतरी स सेडी, हा त्याच्यानंतर पण नाही भेट एकदाच भेटते किती पंचवीस का तीस हजार भेटते
अ. हो..
आणि त्याच्या आणि त्याचा एक फायदा असा कि शेतकऱ्यांनला अ विजेचा म्हणजे वीज त्याच्यातून उपलब्ध होते विजेचा वापर ते त्याच्या त्या मदतीने पण करू शकतात.
अच्छा हा हा हा हा
वीज भेटते ना
हो हो बरोबर
हो आणि असं दिवसा जर म्हणलं तर लायटीच खूप म्हणजे इकड शेताच्या ठिकाणी प्रोब्लेम आहे त्यांना डीपी ते बसवावे लागते वेळोवेळी आणि डीपीचा प्रॉब्लेम असतो लोड आला की डी पी बंद पडते ते - आणि अस पण नाही ना प्रत्येक शेतकऱ्याची वेगळी डी पी आहे डी पी पण खूप महाग जाते दहा बारा किंवा पाच सहा शेतकऱ्यांची ती एक डी पी असते मग त्याच्यावर लोड आला कि त डी पी पण खराब होते परत
अच्छा असं प्रत्येकाचं वेगळं नसत
हा नसत ती महाग असते खूप
होक
हा मग ते दो जे घेऊ शकतात ते घेतात वेगळी वेगळी म्हणजे नाहीच घेऊ शकत मग ते दोन चार दोन चार पाच सहा शेतकरी असं मिळून घेतात
अच्छा अच्छा बरं बरं ह हो मग ते बरोबर आहे प्रत्येकाचं कोणाचं काम कसं आहे त्याच्याप्रमाणे त्याच्यावर लोड आहेत ब प की सोलारच हे चांगलं जास्त
तस म्हणलं तर सोलारचच चांगलंय कारण पवनचक्की मोस्टली जिथं डोंगराळ डोंगराळच्या भागातच फिरते इथं जास्त हवा नसते सो इथं फिरत नाही पवनचक्की
हा हा
आणि सोलारच कसं सोलारच रोज उऊन असत मग ते तर बटन त्याच चालू केलं की त्याच लगेच जनरेशन चालू होतं त्याच लाईट किंवा पाण्याचा फ्लो चालू होतो
ब प म पण सरकारकडनं हे मिळत का तुम्हाला सबसिडी किंवा काय
ते त्याचं पण भेटत
ते जास्त स्वस्तात पडतं ना पवनचक्कीपेक्षा
हा ते स्वस्तात पडत म्हणजे कस आपण सोलारचा नंतर यूज आपल्याला होतो पण पवनचक्कीचा नंतर यूज नाही ना होत जास्त त्यास जर पवनचक्की ना लाईटच जनरेट नाही झाली त्यानंतर त्याचा काही उपयोगच नाही फिर फिरल्यावरच लाईट जनरेट होत
हो बरोबर बरोबर ते तर आहे म सोल सोलारच चांगलं जास्त
हा आणि मोस्टली आता खूप जणांकड आहेत शेतकऱ्यांकड सोलार
हो ना पण मग समजा आपल्याला जेवढी लागते त्याच्यापेक्षा जर जास्ती जनरेट झाली वीज तर ती काय करतात
अ तस तर मोस्टली होत नाही कारण म्हणजे इथं सगळ्या मशीन जे मोटर आहे ते सगळे हाय व्ह्टेज व्होल्टेजच्याच असतात ना
हा त्यामुळे ती सगळी वापरली जाते का वीस अच्छा अच्छा बरं बरं... ओके बर झालं तुझ्यामुळे मला माहिती तरी कळली थोडीफार... मला नव्हतं एवढं डिटेल सगळं माहिती त्याच्याबद्दल.. अ मग तुमच्या शेतात काय फक्त सोलर आहे...
हा आमच्या शेतात नाहीय फक्त सोलरच आहे सध्या तरी...
बरं आहे मग चांगलं आहे चांगलं आहे.
हा...
ह आणि काय बोलत होती. तू आणखीन काय सांगत होती.
आणखीन तेच ते आता नाही का.. ट्रॅक्टर ते आलेत म्हणून आता सध्या बैल वगैरे ते पण शेतातले कमी झाले.. आठ.. हो असं ट्रॅक्टरनी लवकर होत ना म्हणजे जेवढा कामाला... दिवस लागतोय तो एक अर्ध्या दिवसात... किंवा तीन चार तासातच पूर्ण होतो..
बरोबर बैलांच आणि हे दोघांची हे वेगळी वेगळी आहे. ना... बैल चालत चालत ओढत ते सगळ करणार ट्रॅक्टरला तस नाही इंजिनवरच ना.. ह सगळं हे कर हा.... अच्छा अच्छा पण ट्रॅक्टर तस टॅ... तर घ्यायला पण गव्हर्नमेंट हे देतो का काय कसं..
नाही ट्रॅक्टर ट्रॅक्टर आपलं आपलं घ्यायचं ट्रॅक्टर सा काही म्हणजे... केम नाहीये...
अच्छा बरोबर मग तुमच्याकडे तिथे हे पण आहेत.. का गाई म्हशी वगैरे बैल आणि असं...
म्हशी आहेत बैल सध्या नाहीेत बैल होते ते विकले आणि जे नंतर जे काम असते. ते एक नांगरायचं वगैरे ते सगळं बाहेरच ट्रॅक्टरनेच..
अच्छा मग तिथे ट्रॅक्टर असे हे त... पण मिळत असतील ना भाड्यांनी पण देत असतील ना लोक...
हा भाड्यानी पण देतात आणि जो ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे तो पण येऊ... तो पण हे करतो रा राननीट करून देतो शेती...
हो का असं ह हां हां हा बरं बरं... म्हणजे ते लोक ती कामं घेतात असं हे करून देण्याच..
हा ब तेच... त्याच्यासाठी पण त्यांना खूप पैसे लागतात दहा हजार दहा म्हणजे पाच सहा... झालं तर डिझेलाच लागतात त्या पेट्रोलच्या..
आता किमती पण वाढल्या आहेत ना ग सगळ्या ह्याच्या म्हणजे डिझेल पेट.. पेट्रोल हे याच्यामुळे वगैरे...
हो चालेल ताई आपण थाबुत आता... टाइम झालाय हो वेलकम... हो...
हा...